हॅल बोल.
हां ते बरोबर आहे. ते सबमिटच राहिललं होतं, करायचं आता झालं ते. हा म्हणून लागत नव्हता कॉल. हम्म
हम् तेच माझे मी काही सबमेट मी काही सबमिट नाही केले माझे पाच कॉल झालेते ते एखट्टा सबमिट केलेत ते वेटिंग वर आहेत आणि आता याच्यावर फोन येऊन राहिला आणि आता हे तीन कॉल झाले की नाही हे सबमिट करायचे तर मग माझे तर पाच एक के तर एकट्टाचऊन राहिली ग ते एक कॉल सबमिट नाही करू राहिली मी
हो पा पाच होता पाच होतात माझी झाले केला तरीच तेन पाच एकवट केले तरी झालेत
तेच म्हणून राहिले जाऊ देत
मी एक एक करून राहिली की नाही हा आपण हा आणि तुमचं जस आहे तसं चालू द्या म्हणजे बंद पडलं पाहिजे माझं बंद
हव ना
आणि बाकी
ह हे हिमांशू झोपेल आहे काय
माणस झोपलेला आहे झोपलेला आहे म्हणून बोलण होते नाही तर मग बोलले नाही जात
हाव ना प तसंही माहित आहे का मुलीच्याकडे लक्षही ठेवाव लागते काच
हा
म्हणजे असं नाही आहे की शाळेत टाकलं म्हणून टाकलं ब तला काय एक विद्यार्थी थोडी असते काही
हम्म हो आपलं हो मग करते म मी आता निकता ताई म्हणजे आई काल निकिता तईच्या घरी गेल त्या निकिता तईल म्हटलं चालू करा ऍप तुमचं निकिता ताई म्हणतात पाहितो मला झालं तर चालू करीन काल आलता तेयचा फोन हम् माटल ते म्हटलं समजून मी राहिलं म्हटलं या मग इकडे मी सांगतो
हाे आता विचारून राहिल्या त्या काल परवाच्या दिवशी तैनत देईल तर आमच्या करून पण तेैल हे काही आलंच नाही ना तर ते सुरू कसं काय होईल
हो ना ते आल्याशिवाय तेले टास्क आल्याशिवाय चालू नाही होत ना ते
हा मग आता येन रिफ्रेश करून दिल सगळं दिल रिफ्रेश मग केलता का तू तो कंप्लीट नाही त्या लग्नाच्यांण झाला नाही मग म मग पाय ना मला याच्या आधी मेसेज आला होता कीनी मग मी सगळं वाचलं बिचारी येन ग्रुप वच मेसेज टाकत राहिली ते खाली अजून पहा ते ई की नाही तिथं गेलीस
हां हा हा तिथं क्लिक कराव लागते
हा मग ते क्लिक केलं त्याच्यात हो किंवा नाही त्याच्यावर क्लिक करायला लागते की नाही तेवढं वाचलं बिचार ग्रुप वरच मॅसेज टाकू हो मला आलवाण असं तोसं पण राहिलं बाई सगळं अ मग ते काय होन केल्यानंतर तर मग काय या तईच पूर्ण झालं या तईला आल होत तर मी काय च्या जागेवरच राहिली मग लाग नंतर अ पाहिलं खाली मग ते अजून पहा त्याच्या खाली पाहिलं मग म वाचलं ते सगळं बॅटलं हो नाही वर क्लिक कराय लागते केलं त्याच्या एक दोन दिवसां हा टॅक्सीच बंद पडला होता
हा काे
तर ह
हा ना मी ते मागचं वाचलंय नाही केलंही नाही म्हटलं हे फोन लावा आणि हे लावा आपल्याला काही होत नाही म्हटलं आता लग्नात
नाही. हा ना नाही नाही मी वाचली होत आणि केलंही होतं पण ते माझं कसं लेट झालं होतं. म्हणजे माझ्या लक्षात नव्हत आलं ते कन्फर्म
हा ओके हो मॅम
हम्म तर मग ते मागचं गेलं पण मागच्या वेळेसचेस्त आहेत त व हे
काय हा हेच होतेय की मग परत आले आता हे.
परत आले त्यांना आता हे.
हो मी सकाळी तर द ना होक हो ना ना.
हम्म.
मी नाही काय सकाळी त्या दानापूरच्या बैला फोन केला. आणि ते बई म्ही तिला काय केलं माझा फोन उचलला. काय मित असं ढा होत वाटते काहीतरी
हा ओके.
तर मग तिनं फोन उचलला ते म्हणे कि हो ते म्ह म्हले अ तुम्ही तर शिव म्हणलं शिव्या खायच्याय मग इिकडे माझ गमावला म्हटलं तरु मी एक कॉल आहे. तिनें काय केलं उचलला रेन मशीन कटूनच गेला तो.
हा ओके.
हा बस गले कुठु कलवाय जाते ना.
हा. मग कालच्या सारखं झालं का आज काल ॅटोमॅटिक कटला होता आजही कटले काय?
माझं जण सकाळी त्या बईचा म्हणजे त्या बैचा त्या बहीणं पटला होता ना माझा
म्हणजे त्या बहीणं काटला होता.
काटला नव्हता तू न रें नशन तर कटला तो
ह तर मग कोण कोणी शि शिव.
ते बैस म्हणे मला काय तुझं शिव्या देत म्हटला शिव्यानी दिलाय. मी आईली सांगूनली पाई बाय असं करतात म्हणून ते म्हणे की तू त शिवाय
ह तो बननशीन झाला मग
अ बण चालूच असून गई त काय मा काय झालत. एकत कि नाही रेण नव्हती तिकडे रेण नव्हती इकडे रेण नव्हती काय करू सकाळी वातावरण खराब होतं की नाही.
हो तिने ऐकलं श नाव्हते ब
ऐकलंशी तिनं मग आईची माई बरोबर चालूच हो तिने आईला म्हटलं पाच मि सकाळी सकाळी घई पडता पटला एक कॉल.
हा का. तेच म्हणू राहिली.
जेवण करायला गेले आता बाया.
होना मी वरच आहे मी वरच आहे न.
तुम्ही बर आहे काय?
हो बाई खाली नेटवर्क नाही आहे ना मग हा. पण ऊन ही आता असं दमवट आहे.
हाव वातावरण खराब आहे आता.
हम् ते कोणाल म्हणू नको हा.
नाही नाही.
ते कसं आता. ण एका गावातलं अस ज बोलू शकणार नाही मी आठोकी कोणालेच स
होऊ न.
पण ते कसं माझ सगळं होऊन नसून ते मुले जागच्या जागेवरहा लागली.
प्रॉब्लेम आहे मी म्हणय की आ त्या शिक शिक्षण झालेलं आहे तेनं म्हणजे हे केलेलं आहे मसलं. जॉब केले ज तिकडे तुम्ही कुठेतरी शिकायला होते ना दहा तोडला कुठेतरी हा मी म्हट. ककलीय ये दातुूनडल होत शिकली. हे प्रतीक्षा ते नाही तर मला वाट गेल त्या बाई विचारायले गावात त्या बालवाडीच्या मॅडम जवळ
कोणत्या प्रतीक्षात
वगुडी.
होऊ काय?
जागा आहे काय ते म्हणे पहिले कोणी टाकला फॉर्म जागा नाही.
हा ओके आणि हे इतका इतक ते.
ह इथलं ना त्या.
मैत नाही बी तिथं होत्या ना.
ते गेल ते मुंडाली आल्या होते बघून.
हा तेच म्हणू राहिले गेले होते.
आलंत आहे किती झालं तरी घरघर असते.
बाय घराची जागा कोणी घेऊन नाही शकत आणि सहसा सांगतो जाऊच नाही. शंभरातली एक गोष्ट पटते जाऊच नाही. कारण काही नाही बाई समज घरची चटणी भाकर बरी राहते प ते हे रे.
तेच ना आता कस एक तर दोन मूल आहेत ना दोन मुले मी पडती का गणूला विचार?
हा.
मला वाटतें त्याची ऍडमिशन केली त्याने सेंट पॉलमध्ये.
हो काय तो हूशार होता आप पण ते काय होत जाई इकडे शिकत ते तिकडे शिकत ते म्हणतात प्रतीक क्षात शाळेवर जॉब करे येले मुंडगावले.
बी एड की बी एड झालं.
त्याच्याण आले ते.
माझं हे शाळेवर शिकवायचं याचं एवढं काही म्हण नसते कोणती आता कसं आहे घरी बसतते. आपल्यापेक्षा बरं आहे नाही तुम्हाला ते शिकवा तीन तीनही आवडत की
पण नाही एवढं.
मला असं तात्पुरत जॉब पहिजे कम्पुटरचा असा बँकेतला म्हणा कयचं बस माझं तेच होत आधीपासूनचं हे शाळेवर शिक ते विचारी नव्हता केला कधी.
हाव ना. आता माझं तर तुला माहित असल्यावर ही समज मी इथेये.
हाव ना.
पण कोणाला खोटं वाटते बर हे?
हाव बाकीच्याले सो हिनी वाटत तेला माहीत नसते ना आपलं पहिलं काय असत काय नाही.
हा तेच ना. नसं वाटते जाऊदे जेचं त्याच्या जवळ आणि सांगूनही न सांगूनही काय फरक पडणार आहे. ते तर आहे. ते एका म्हणजे लयच वेगळ्या बई बोलू नाही शकत सांगू नाही शकत कोणा शब्दात बोला आणि कोना याच्यात बोला.
हाव ना. जसं घर भेटलं तसं चाला लागते अशी गोष्ट हाय ती.
ते कायच जाऊ दे जे होत.
चालू राहिल मस्त याच्यावर असा रोजगार नसत नवीन नवीन काम आले तर बरं आहे. नाही की नाही घरच्या घरी म्हणजे नाहीतरी बेरोजगाराला रोजगारी भेटते.
रोजगार ही भेटते. फरक पडतेना. आता मी याच्या आधीले गेली होती बाबाला दिसली होती मी इकडे वारीले. तर ते प्रणाली डेट अधिक महिन्यात ना ग अधिक महिन्यात एकादसले. मग ते प्रणाली डेठेशी ते पूजा डेठीेची बहीण.
पूजारी हां, हां, हां
हम् तेवटी वारी ल्यालीशे आंघोळ करायली. मला माहितच नाही बिचारे आम्ही दोघच चलो चलो. मग ते कशी म्हणते की, ओळखलं का मॅडम? अ मानकर मॅडम आहेत ना म्हटलं बई कोणच बोलून राहिला? ते सगळं मी काय तिले आता पाय हो मी तिले तिसऱ्या वर्गालोक शिकविले होती आता ते बारावीली आहे ओळखूईन का मला ती? मंग म्हणते की, भेटलं कोण आहेस तू? जस आता पोरगेसले ज्याना अरे तुरे टाईफसं. मग म्हटलं कोन आहे? मग मणे ओळखलं नाही का मला? मग नाही आता ती पोरगी असल्याच्यान अ कायी बर असल्याच्यान चांगले बोली. मग म्हणे मी पूजा डे ठेव ना मग तिन पूजाडे पूजाने प्रणाली डेठे पूजा डेठेची बहीण आहे ती. म्हणजे काकाची मुलगी चुल हा तसं घरातलं घरचशी नाही ते आता बारावीलाच आहे यावर्षी लहान असचीन ते तेव्हा. तर त्याच्या म्हणजे असं घरातलं घर सांगून राहिले सगे तर ते मला वारीला भेटले ते तर मण तीन ओळखलं तर मग याचे बाबा म्हणत तुले तेच्या पाहनात बाप्पा मॅडम गिडम अजूनही मॅडमच
नाहीत काय त मला हे तर आल्यावरच कमी झालं मग. कमी परा झाला.
खराब लागलं की ब असं वाटते ना हो कधी कधी. कि होत काय आणि झालं
नाही नाही म्हणजे करा वाटते पण खरंच असं घरी बसून नाही रा वाटतात.
तेच ना तर मग मला तिनं असं म्हटलं की नी
असं काही केलं की नाही आपण म्हणजे आपल्या वागण्यात लोकच्या बाकीच्याच्या वागण्यात आपल्यासोबत
ठेव ठेव मी करतो तुला ठीक आहे.
झालं काय? हो.